ह..
ह काय नाही पाक करायचा - चालू आहे. तुझ,
माझ इथे आली ग मोलगाव ला.
मणगाव ला आल- का. हम्म- रात्र पूर्ण निघले का?
हो. आज उतरकार आहे ना म्हणून...
हो तेज ना. आणि म्हणजे... तू खरच फोन लावला नाही का कोणाला...
हा लावला होता ग सुनीता सोबत बोल... झालं पण तिचे कल दाखवत नाही होत.
तिने लावला होता तुला.
मी लावला होता तिला.
तू लावला तरी पण एक कॉल दाखवला. अस ना तिथं आणि ते पण अर्ध्यामध्ये कट झालं ना त्याच्यात पण नंतर लागत नाही हा फोन...
नेघ. दहा दहा मिनिट का किती झालं होत तेव्हा कोट केलं होत. तिने - हा नंतर मी... म्हणजे बघितलं कल कोणते कोणते लावले गेले ते तिचे कॉल नाही दाखवत.
ह बघ आता आता मी तुझ्यासोबत बात करते आपले दहा मिनट झाले ना... दहा मिनटं नाही. अकरा बारा मिनिटं पण होऊन जातात हा...
हा तेज ना.
मग ते झाले ना मग तिथं आपण पूर्ण कोल आपला क्लिअर झाला. म्हणजे बरोबर.. झाला ना. तर लगेच मंग ना... स.. फक्त काय येत. सातशे सातशेचा जे आकडा आहेत. तो ना आपला दहा मिनटाचा डायरेक्... सेकड दाखवता वाटत ते मग ते येत आणि नंबर बस दुसरं का नाही.
काही नाही म ते फार्म भरायचे असत ना ते तिथं...
ा हा क झारा.
नाही काय हा...
ह आमच पण नाही कोणाला म्हणजे... ते माझ फोन चालू आहेत, ना आता सध्या दोन तीन दिवस झाले. तेव्हापसन चांगल आहे. मग म्हटलं, हो कितााईशी बोलत झालं नाही. आणि ते पण लावत नाही. म्हटलं तिच्या्या गावाला रेन नसते त्याच्यामुळे, ट मला पैशे मिळताय हा मला पण मिळा शंभर दडशे हा दो तीनशेप प असं झालं असती. आणि ते दोन रुपये आपले पेमेंट, जे आहेत ना ते देत आहेत. ते सगळ्यांना आहे. हो बाकीचे आपण जे कॉल केले ना दहा मिनट पूर्ण झाले. की चांगलंय, हा
हा तेच ना कॉलवरर पैसे ये ना ग ते..
हा आपल्या रिचार त मारलं जाणार
मग महिन्याची व जास्त होऊन जाणार. तर चांगलं घरचे पण खर्च होऊन जाणार..
णार मग ते धनवंतीचे किती बावीसशे बावीसशे तीनशे बत तीस रुपये असं झालेले आहेत.
दोनंची धन्वंती
हा हा तुला वाटतय. मग बा, ते मला आम्हाला गुरुवारच्या दिवशी मीटिंग मध्ये बोलवलं होत ना? तेव्हा, सोनाली मॅडम आम्हाला रा.. त होत्या म्हणे ती धन्वंती येडी सारखी आहे. म्हणे! अ तिचे इतके झाले म्हणे' कोल म्हणे तरी, पण आणि आता तिच्याशी बोलणं केलं. ते काय म्हण? माझ्या आठवड्या, चे अठ्ठावीस कोल झाले आता उद्या म्हणजे उद्याचा दिवस आहे. उद्या दोन कोल करणार ते माझे पूर्ण तीस कोल होणार म्हणे! म्हंटलं मी तर का न सुरू केलेलं के माझ हा आठवडा तर मग तपासन सुरूच होणार ना!
ह माझेता किती कॉल असेल? अ आठ एवढं आहे, पण! पण त्यांच्यामध्ये पेमेंट नाही दाखवतंय माझं.
नाही ना ते मॅडमांना दाखवावं लागेल नंतर काही नाही मी पण तशी
पण जास्त हा जास्त कॉल म्हणजे कॉल लावलं होत. पण आवाज पण हेत रेंज पण नाही राहती म्हणून ते जास्त म्हणजे पैसे एक मिनिटं दोन मिनिटं एवढं म्हणून नाही पेमेंट
हा आणि आपले भाषांमध्ये पण थोडंसं चेंज मराठी भाषेमध्ये आपण थोडेसे अ इंग्लिश शब्द वापर करून घेतो बाकीचे शब्द वेगळ्या राहणी सारखे होऊन जातात.
म्हणून ते हम्म ते शब्द ओळखतात ना ग?
हा. ते आणि ते पावरी शब्द क्वेश्चन वाद नाही चालू आहे का?
आता चालू आहे ना?
हो. तुझं पण चालू आहे का?
नाही ना, मी नाही कॉल केला अजून. ते कोड नंबर काय सांगत होते सर ते पाठवा पण मी नाही मागितलं त्यांच्याकडून.
का? कशाला?
ते कोणता कोड नंबर सांगत होते ना म
हं, हा मग तो कोड नंबर दिला येना तो आपल्याला अ याच्यात टाक खावा लागतो. लिंक वगैरे आहे त्याच्यात. मग त्याच्यात आपण ते भर लो ना मग आपल्याला लगेच ते शब्दकोश चे अ येतात. सगळे ते शेतीचच आहे.
हा त्याच्यामध्ये जास्त पण आहे, हा ग.
हो. शंभर प्रश्न सोडवायचे. तेव्हा मग ते उत्तर. त्याच्यातले माहिती आहे का, मी किती भरलेलेये? अं एकोण सत्तर भरलेले आहेत मी. मला पेमेंट काहीच नाही आणि एक उत्तरचं म्हणजे ते परफेक्टली राहणार ते व्हा दोन रुपये एक प्रश्नाला.
हा तेच ना प्रत्येकाला पावरी श म्हणजे शब्द पूर्ण पावरीमध्ये बोलावं लागत.
बलावं लागत. हा आणि हे ऋषीच
की मराठी कोणते पण शब्द वापरून घेतात. पावररीमध्ये पण ना.
षा बोलणाऱ्यांनाच येणार नाही म्हटलं हे शब्द.
हा तेच ना. कोणते पण शब्द पावरी बोलले, हं मराठी पण बोलले जाते ना ग.
राहतात. पिवर पावरी कोण बोलत? त्याला पण येणार नाही. त्याला ना माहिती द्यावी लागते. हा मग तेच म्हणते. म्हट म्हलं, आता बघ गुरुवारच्या दिवशी सलिताच इतकं डोकं खाल्लं मी. म्हटलं पावरी बोलते ना. तू मला यांचे उत्तर दे म्हटलं अस. मला तुझ्यामुळे तरी पैसे मिळ म्हटलं एक प्रश्नाचे दोन रुपये आहेत म्हटलं. मग तेबत मी किती तीस प्रश्न सोडवले त्याच्यात एक रुप पण नाही आला कारण ते प्युर होतच नाही.
मग पिर पाहिजे ना. त्यांना पावरे
तेज म ते ए आय वाले आहेत त्यांच आता. खरं काय खोटं काय आपल्याला काय माहिती.
तिकडचेच आहे ना ग गुरुपवाले पावररी म्हणजे दडगाव हो
हा तीकडचीच आहे पण पावरी भाषा क्लिअर कोणाला जेत नाही. वाद वाज चालू होत ते.
कोण मेस
हा ते मंग चालू होत नाटप् पट्टी मग सोनाली मॅडम आणि
हा.
हम्म सोनाली मॅडम आणि मग सांगितलं आता कोण म्हणे पाव म्हणे पावऱ्या लोकांना टाकायचं होतं ना म्हणे असं करायचं होतं तर असं बोलत होते.
बरोबर नाही आहे का. जास्त पावरीमध्ये पण नाही ना धुस दुसरे दुसरे ये ना गुरपवर
हा दुसरे पण आहेत ना बडा आहे
तुमचं कसं काम चालय ग तई
आं कशाची
किशोरये मुली स्ंद माात
हा ते ते बघ क्लासवाले होते ना त्या आहे हे ना हे उधडून टाक कनीतना चुनीपाड इथं इथं चुनी पाडून दे इ हिलेसला तुनी पाडी याला नको
कोणाला शिकवत ए ग
मी ना आणि माझी जेठाची मुलगी आहे ती लेस तिने बरोबर लावली पण तिने ना जाडी आहे ना त्याच्यात मग तिला म्हटलं चूनी पूर्ण पाळ पण ना एक साइड ला दापचीला टाकून दिलेली आहे आणि फक्त लेसलाच चुनी पाडते पण तिकडे पण उधळावं लागेल ना
हो
तूझे शिवन मशीन चालव
च ह चालव ते ग पंन दोरा तुटून जातो
मग ते सु टाकायच त्यांना
ते आम्हाला नाही अजून माहित ना ग कसं चालवायच एक महिला आहे तिथ तिला सांगितलं नाही मग तिला सांगितलं अस कस होत ग ताई माझी मशीन मध्ये ती सांगत त होती म्हणजे तिथं दोरा तिथे आहे ना जास्त जास्त कडक होऊन जात. तुटून जात असं सांगत होते. ते हम्म काल बघितलं होत. मशीनवर बसले.
बर.
अस सांगत होते.
हम.
मग बस. दोरा तुटून जात. मग राहू दे आता नंतर करू मला उद्या आता नंतर करू सांगून दिलं तिला.
हा नाही नाही आता बोबीन आहे ना बोबीन फिट भरली. ते तर ठीके पण आपली ना तिला पण सीधी उलटी कशी लावलेली ती बघ उलटी लावली. असल ना तरी पण आणि जो टोक असतो ना हो. त्याच्यात पण असं म्हणजे त्याची
अस सांगत होती हाकूड पण होऊन जाते ती सुई अस सांगत होती ती.
ते आपण बॉबन डब्बी बसवतो ना ती फि फिरकी असते बघ. खाली त्यालाच होते मग त्याच्याने सुई मोडते. आणि थोड. फिट बसवली ना ती बरोबर साईज नुसार राहते. मग हो म्हणजे पण तो टोक आहे ना. त्याच्यातल ते थोड तुटलेलं असतं. त म ते चौकनी सारखं होऊन जातं. असा पूर्ण टोक नसतो ना सुईचा त्याच्यामुळे पण धागा तोडत.
आजुन शिलाई मशीन चे फार मेहनत सत की नही ताई.
हं.
आमच्याक नाही आम चे गावातले सांगत हो ते म त्यानं सांगील नंत त ज्यावेळेला फॉम भरायचे असतील तेव्हा तुम्हाला सांगून देणार असं सांगितलं त्यानं.
हो का? नाही म्हणजे पंचवीस जण पण होतील ना मग मी घरी करून देणार. पण तसं नहीं व्हायला त म आप पल्या आपल्या ऑफिसला येणार तेव्हा मग करू मग काय गावातले पण चार मुली आल्या होत्या म्हणे
हं
मग ते पण सांगत होत्या. पण मग आता
आता टाईम पण नाहीये ना ग. परत जास्त कामआहेत.
कामचा लोड बरोबर आणि आम्हाला आता करून घेत लेलं ये. बरं ताई.
हा करून घे तुला.
मग गुरुवारच्या दिवशी ऍप वगैरे जमा केले फक्त आ त्ता स जे तुमचे कागदपत्र घेतले होते त तसे माझे पण मांगतायेत आता
म्हणजे गावामध्येच आहे का आमच्या गावाला दिलं तुम्ही इकडच्या गावाला
ते नाही माहिती ते. काम पण हे गाव सुटलंय असं बोललंय ते,
हा
आज पण असं बोलले होते ह तेच ना म जे आमचं ऑनलाईनच चालू आहे सध्या
हा
ते दोन हजार बावीस तेवीस. -
हा त्या दिवशी आपण मिटिंग ला गेलो होतो. ते ते फार्म भरायचे
नाही नाही ते पूर्ण केले-
अजून बाकी-
बघ आईच्या हा. ह बण हजार बावीस मधला. अ लगेच. बाळाच आहे. - अ लगेच. - प्रमुख कुटुंबाची माहिती- ते आहे. किती. ती जास्ती
म्हणजे चंदा माता असली ना. तेव्हा पाच फार्म येतं गोर्धमाताची चार फार्म येतं तिथं
हा. तेगा झालं. त्या मग आता दोन बावीस मध्ये आम्हाला माहितच नव्हत इतकं राहणार आहे असं. पण ते बर झालं म रजिस्टर ला नोंद केलं ना.
तेच काम पडून गेलं ना गं.
हो ते. पण आता बघ ना दोन हजार चोवीस ला सुरुवात केली त्यांनी भरलेलं आहेत. डायरेक्ट म्हणे तुम्हीच भरलेले म्हणे आणि दोन हजार तेवीस मध्ये बावीसही
नाही नंतर शिकवलं ना तुम्हाला.
अ म्हणजे आता आता तीन वर्ष कम्पलेट झाले होते ना?
हा तेव्हा शिकवलं मग
शिकवलं. अ मग मे मध्ये भरलो आम्ही डाटा जून लाच खतम होणारे असं बोलले म्हणून. पनीर